हा
हा आवरलं का काम
आवडलं बघा तुमचं
हम्म आवरायच आता
हा हा काम आवरल भांडी घासली भांडी मांंडली दोन खुल्या लुटून काढल्या
होय आज भरपूर काम झालंय वाटतं
होय लादी पुसायचीय ना आता
हा हा
जरा लादी पुसून घ्यायची
तर आमच्या अंगणात अं, अं टोमॅटोची झाडं आल्यात आणि कारल्याचे झाडं आल्यात
अरे वा छानय की.
आणि घेवढाचं वेल आलाय तेच बघाय लागलोय कसं कसं काय काय आता त्याला कधी लागणार
हा हा लागले नाहीत अजून
नाही आता छोटं आलंया
हा हा असुदे वाढत वाढत जातय पाणी रोज घालायचं
घेवढ्याचं आलय मोठं पण त्याला अजून फुलं पण नाहीत लागली आणि शेंगा पण नाहीत लागल्या खूप मोठ आलय पण किडाय लागलय आता त्याची पानं
होय हम्म हम्म रोज पाणी घालायचं म्हणजे जास्त घातलं ना पाणी आपण एकाच टायमाला तर मग कुजत्यात मग
हा ते नाही आता पावसावरच आलय ती पाण्याच एस्ट्रा वगैरे दुसरं काय हा पाऊसय आता हा
तू सूधी
हा
आमचंपण फुलं मोगऱ्याच फुलाचं झाड हाय
लागलेत का फुलं
लाल फुलं ओ
हा, हा लाल फुलंयत काय? कुंडीतला आता रोप वगैरे आणायच आता, पाऊस लागलाय लागू हुतया
होय, आता गुलाबच एक आण्णाराय, लाल गुलाब, पांढरं गुलाब. गुला गुलाबी
हा, म्हणजे जास्त ज्या झाडाला लाग असत्याना ते आणायचं.
होय.
हा, हा, हा शोचं. हा आणि कस तीन चार एकदम झाडं लावली ना गुलाबाची एका तर झाडाला फुलं लागत्यातच, मग चार झाडांपैकी हा हा. आणि अं हेच गजारा करायला म्हण मोगऱ्याची फुलं असली म्हणजे हा आणि आता ती वेगळी छोटी छोटी गुलाबाची निघाल्यात माहितीय का, गजार्यात असतात बघ मध्ये मध्ये लाल कलरची
लाल कलरची हां.
नवरीच्या डोक्यात असते बघ लग्नात नवरीच्या डोक्यात ते लाल फुलांच असतय ना, ते पण छान वाटतात बघ फु ते
आपण घरात पण बनवू शकतोय की तस मग?
हा, येतय बनवायला तस, ते मग गुलाबाच्या पाकळ्यांचा एक असतोय ना त्यातच
हा, होय.
मोठ्या मोठ्या फुलांच्या पाकळ्या असतात बघ, त्या फक्त ह त्या फक्त पाकळ्यांपासून बनवलेला गजरा असतोय एक
हम्म!
ते छोट्या छट्या फुलांचा एक बनवलेला.
पाकळ्यांचा बनवलेला कसला भारी दिसतोय. छान वाटतय, त्याच्यावरती गोल्डन कलरची साडी घालायची साऊथ इंडियन लुक करायचा लयभारी मस्त वाटतय
हा हा
फोटो बिटो काढायचं
तिचकी पद्धत आहे गजऱ्याची
हम्म.
ती हुबळी, धारवाड, ती तिकड ती शहर आहेत ना तिकडूनच फुलं येतात आपल्याला इकड, गजऱ्यासाठी आपल्या बाजारात गजरे मिळात असतात ना, ते गजरे बनवायला तिकडूनच फुल येतात इकडे.
हम्म, हम्म. भारी असतय ग, गजरा घालणं एक संस्कृती
होय संस्कृती आहे, गजरा घालणे मेहंदी काढणे, रांगोळी काढणे बांगड्या घालणे हात भरून
महाराष्ट्र
हम्म! आणि साडी नेस णे हे तर आता म्हणजे आधीची संस्कृती परत आणि यला लागल्या साड्या, कारण बायकांचा कल आता जास्त साडीकडे वाढलाय, ड्रेसपेक्षा
ड्रेसपेक्षा होय?
आणि आधीच्या काळात कसं, म्हणजे ते काटपदर साड्या मिळत होत्या, त्या जास्त असं फुगेर असायच्या. ना त्याच सुत अस फुगणार असायच, त्यामुळे मुलींना नेसायला बोरिंग वा टच पण पण आता कस सिल्की सुतमधल्या छान आल्यात लागलेत हा तिच की आता चांगल्या हलक्या सुतातल्याना न फुगणाऱ्या आल्यात ना
हम्म ब्रँडेड आल्या त्या कलांजली आल्या स्वामिनी आ ल्या पार्टीवेअर नारायणी
आणि आणि कुठली मध्ये आलती पुर्ण पौर्णिमा ना सिल्क असं काय तर नाव आहे बघ आता ट्रेंडिंगलाय साडी ती
हा एक कलांजली आहे बघा एक
पासमीना पासमीना सिल्क पासमीना सिल्क हा तू सर्च करून बघ इतकी छान साड्या आहे मस्त साड्या आता नवीन ट्रेडिगला हाय ती
हम्म हम्म हम्म
छान साडी ती पण नाही घेणार मला दोन जणचे जरा जुने होऊदे फॅशन म्हणजे किमती कमी झाल्या की आणायची म्हणतेय मी जास्त घेतात हा मा दिवाळी आप फॅशन करायच आपण हा हा फॅशन करून झाली आमची होय
साड्या घालं एक
हा आणि ड्रेस पण आता म्हणजे आता ड्रेसमधली पण व्हरायटी कमी झाली आता जास्त त्याच्या जात टॉप लेगिंग्स ओढणी एवढंच चालू आहे
होय एवढंच
हां त्यात वरायटी निघू शकत नाही कारण वराटी बदलली तर शॉर्ट जाते मग स्कर्ट व आणि लॉग म्हणलं तर मग ललेहंगा वन पीस कडसेेट हच
होय ड्रेस पण खू खूप येत कॉड सेट पण नवीन आ
हा कॅडसेट मड मध्ये व्हरायटी किती छान छान आहेत.
भारी आल्यात सिगारसेेट म्हणा.
आणि त्या जीन्सवरचा टॉप आता वेगळ्या पद्धतीच आल्यात रथ
होय आलेत की
म्हणजे जरा लँंग असतात गुडग्याच्या वर आणि मांडीच्या खाली जास्त उंची नसते त्याचे कुर्ती टाईप हा हा शॉर्ट कुर्ती टाईप जीन्स वर मस्तच वाटत त्या अगदी चाळीस वर्षांच्या बायकांनी घातल्या जाई पण ते छान वाटत
छान वाटते पण ट्रिबल एक्सेल त्यांना घ्यावं लागल एक्सेल पण बाहेरच दिसतात घात
घातल्यावर हो असं फिरायला असं चौपाटीला किंवा असं
जर फिरायला आपण बाहेर गेलो म्हणा कुठे काय बघायला गेलो
हा बीचवरर समुद्रात अस दोन तीन दिवसाच्या ट्रीपला गेलो तर ती घालायला बरं आहे
होय चांगलं वाटते छान वाटते
आणि देवाला मंदिरात येन जाय जाल तर मग काही साडी किंवा ड्रेस घालतात हा हा
ते आहेच कि ते तेवढं जायला साडी ड्रेस घालतात मग कुठंत फिरायला जायला समुद्राच्या ठिकाणी म्हणा मग तेव्हा जीन्स पॅन्ट टॉप घालत ते एवढ चांग चालत
हा
हम
आणि घरात काय मग आपलं रोजच हाय हे आपलं हायच हा पण कधी तर जायालाच पाहिजे एक महिन्यातन सहा महिन्यानं वर्षातन का वीना जायला
जायला लागतेच होयच की रोज रोज काम-काम हाय हायच कि काम
होय
हम्म कधी तर जायचं ये यायच एकदाच एन्जॉय कराय भेटतोय नंतर सारखं सारखं जायला भेटत नाही म्हणून जाऊन यायचं फिरून
हा
हम्म हम्म चांगल्या ठिकाण जायचं काय नाही बघा
हा चांगल्या ठिकाणीच गेलं पाहिजे म्हणजे जिथे जास्त एन्जॉयर करायला मिळते तिथे जायला पाहिजे
तिच कि
आणि लांब जरा गेल्यासारख गेल्यावर कस म्हणजे जरा जा जाऊन फिरून आल्यासारखं वाटत
वाटतय होई लाब गेल की, जवळ गेलं की काय नाही एवढं वाटत गावाला आलोय जा लगिच गेलो आणि लगिच आलो
पहू त्यालय मग
हम्म हम्म देवाला जायचं. हम्म हम्म
देवाला आता, महालक्ष्मीला वगैरे बायका आता जातात की कोल्हापूरच्या.
होय
आणि तिकडं गगनबावड्याला पण इतकं छान आता पाऊस इतका छान पडत असतोय तिकडं सगळ्यात जास्त गगनबावड्याला पावसाची नोंद असत्या
होय ना. हम्म हम्म.
गगनबावडा राधानगरी तालुका तिकड. धरण आहे ना राधानगरीला
हा हा
कोल्हापूर जिल्ह्यातला जास्त पाऊस पडणारा तिकड आणि कागल
हम्म हम्म हम्म
मिनी गोवा म्हणत्यात म्हणजे तिथ पण काहीतर असं पर्यटन स्थळ आहे.
हा हा छान असेल तिकडं पण
होय कागल ला म्हणजे आमच्या इथल्या बायकांची ट्रिप गेलेली म्हणजे असं कारंज्यांचा धबधबा वगैरे असं कृत्रिम तयार केलेला आहे त्याे म्हणजे नैसर्गिक तयार झालेला नाही त्याे
हा हा हा
तयार केलेले असं लायटिंग वगैरे आहे त्या धबधब्यात
हम्म हम्म
पद्धतीचा हाय, हां बघायला का नाही म्हणतात, हां.
भा बघायला गेलं म्हणजे चांगलं ठिकाण भारी वाटते तिथं गेल्यावर
बघायला जातानाच आपण सगळं म्हणजे माहिती काढूनच जायचे म्हणजे बघायला कुठ छान हाय पाॅईट कुठला छान हे आणि ज री एखादा मी झाला तरी आपल्याला कळू शकते की हा आपला बाबा इथे एखादा पॉईंट हे झा ट्रीप म्हणजे त्या ट्रॅव्हल्स वाल्याला सांगता येते ना कि तिकडे चला तो पॉईंट बघायचाय आम्हाला
हम्म.
असं होते ना म्हणून आधी आपण माहिती थोडी काळ माहिती काढायची.
काढायची वय.
हम्.
आणि ठिकाणी चांगल्या ठिकाणी गेल म्हणजे असं तिथे गेल्यावर पण वाटतंय आपण आलो.
हा.
इथे आलो आई यायला पाहिजे तर पण आलोच आम्ही आठवणी नाही नाहीच की आम्ही तिथे गेलेलो जाऊन बघून आलो.
होय दक्षता राहण्यासारखे असत.
होय.
आम्ही आता एकदा गणपती पहायला गेल्यांतर अजून आठवणी जात नाही तिथल्या कारण पहिल्यांदाच गेलेल ना समुद्र